हॅलो.
हॅलो.
हां, काय करताय.
काही नाही, बघा. तुम्ही हम्म.
अ मी पण बसले बघा पाऊसाचा आनंद घेत बाहेर पाऊस पडाले.
पाऊस पडायला आता जरा कमी आलय.
हाव का?
हम्.
पावसात गरम -गरम चहा प्यायचा, अल्ल्याचा. छान वाटते.
हम्म आता मम्मी येते का नाही पाच वाजता तेव्हा बनवतेय मी.
हो, आई कामाला जातात का बाहेर?
होय कामाला जात्या.
ह, हा काय करतात ते सध्या?
घर काम. अ घरातलं म्हणजे आपल्या घरात कसं आपण करतोय सगळं काम.
तसंच की हा.
तस सगळी काम करायची फक्त ते कपडे तीन सोडून.
ह ह री ताव. म्हणजे घरातले सगळे जण असं काम करत्यात ना, सगळे ॲक्टिव्ह आहेत, हो की नाही?
होय, सगळे.
हो खूप छान अस माणूस मेहनती पाहिजे बघा. रस्त्याला न घाबरणारा पाहिजे. काय पण काम होऊ दे, लाजायचं नाही.
होय.
काम ते काम असते.
हम्म.
पण काही पण म्हणा जे आधीच्या काळातली माणसं जी घट्ट मोट आहेत खाऊन पिऊन.
होय, आधीच्या काळातली आणि आता आपण बघा जरास आपल्याना सर्दी वगैरे ते न आलं तर आपण लगेच, कांबरून घेऊन झोपतोय.
होय, आणि आपला चेहरा बघायचा त्यावेळेला कसा असतो!
होय, कस असते आणि त्यांचं? एवढं दिवसभर काम करून रात्र-रात्रभर इवळत्यात पाय, कंबर म्हणून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आणि नॉर्मलमध्ये, हाय तस कामाला जात्यात.
होय होय. म्हणजे त्यांची ताकदच बघायची, आपल्या मनाने त्यांना डब्बल ताकद असते.
होय.
आता तर साठच्या आधीचे माणसं. जे साठ वय-वयस्कर झाल्यात ती, त्यांनी अजून चांगलेत आणि तेच अन त्या ठिकाणी आम्ही बघा. त्यांच्यापेक्षा जास्त हाड दुखायला, पाय दुखायला, गुडगा दुखायला चालू असत. ते आपलं, आता आमच्या ना शेजारी एक आज्जी येत काय सध्या तरी नाही म्हटलं तरी साठ ओलांडून गेलात, साठ सत्तर शक्यतो तिने.
आय.
पण अजून नाही म्हणला तर, वीस वर्षे सहज जातील तिनी.
आमच्या आज्जी म प आमच्या आज्जी पासष्ट-सासष्टची हाय, अजून आम च्या आज्जी गावाना येऊन-जाऊन करता.
हो म्हणजे त्या, खाणपिन त्यांच वेगळच होत ना त्यावेेळेला.
नानी.
हो ते आमच्या शेजारी त्या आज्जी आहे, त्या अजून पण रानात कामाला जातात आणि येताना चालत येतात तीन किलोमीटर. रोजच सकाळ-संध्याकाळी तीन किलोमीटर चांलन हाय त्याचं.
हम्म.
चालत येतात, चालत जातात तेच आम्ही इथ, इथपर्यंत थोडं घराच्या पुढे जरी गेलो. पाय दुःखायले कीं परत येतोय.
होय.
तीन किलोमीटर चालत जातात, रोज.
मल पणाने येतात ते नेहमी आणि आप पण गाडीवर फिरून पण आपल्याला धाप भरते.
होय आणि आम्ही म्हणतोय, कंटाळा आला गाडीवर.
कटाळा ला होय.
तिने चालत येत, ति आधीची माणस किती घट्ट होती.
होय स्ट्रॉग.
त्या मानान आम्ही बघा. त्या आधीच खाणपिण्याच एक नॅचरल होतं, वेगळंच होतं.
होय.
आता सगळ डुप्लिकेट आलय.
हम्.
आणि तुम्हाला माहतीये ते शेंगदाणे, जे आपण शेंगदाणे, शेंगदाणे यना शेंगदाण्याचे तेल.
हा.
शेंगदाणे वर्षातून एकदाच पिकतं, पण त्याच तेल आपल्याना बारा महिने मिळतोय.
होय बारा महिने मिळतय.
आणि ते हाय शेंगदाने शंभर रुपया ला
शंभर रुपये किलो होय, ह्म ह्म.
पनना आणि त्याच तेल आपल्याना, सहज मि-मिळुन जातय, शंभर रुपये किलो असेल तर आन त्याचं तेल एवढं स्वस्त मिळून जात आपल्याला, की पन्नासच्या आसपास मिळून जात ते.
शेंगदाण्याचं तेल?
हो. शंभर रुपये किलो असलेले शेंगदाने, तेझ तेल आपल्याला पन्नासच्या आत कसं भेटतं? ते म्हणतोय मी सगळं डुप्लिकेटच की
डुप्लिकेटच की सगळं.
होय. आ असं मनानं खाणं पिणं काही नसल, म्हणजे असं सगळं डुप्लिकेटच आहे. त्याला चवच नसल्यासारखा हाय.
हम!
आता ते केवढे मसाले निघालेत जेवणात घालण्यासाठी.
होय.
गरम मसाला, मॅगी मसाला, पण आधी असं खही नवत पण ती चव काय होती बघा त्या जेवणाची
होय, आधी पाणी पण चांगलं असायचं
आता एवढं सगळं घालून पण आपल्याला त्याला चव नई हाय.
होय. आता पाणी पण टेस्ट लागत नाही, आपण पाणी पेतोय तेे.
होय होय.
म्हणून आता हली फिल्टर वापरतात, फिल्टरचं पाणी
हो, अलीकडं आता सगळीकडे फिल्टरच पाणी आहे. कोण असं नदीचं ताजं पाणी पित नाही, सगळं फिल्टरच वापरतात.
पण आम्ही अजून ताजच पाणी नदीच पितोय, त्रुटी त्याच्यावर फिरवतो आम्ही पाणी भरल्यावर.
होय होय, म्हणजे कसं पाणी आल्यावर जे शिळं पाणी असतं ते एका साईडला काढायच, ताज पाणी दोन दिवसांना शीळ होतच ना ते पण दोन दिवस नाही, दोन तास जरी ठेवलं तर ते एक शिळ होतच.
हम्म! आम्ही तुरटी फिरवून नदीचच वापरतोय. हम्म! शुद्ध होतय तुरटी न.
होय होय.
हम्म्!
खूप, म्हणजे आधीच्या काळातली एक गोष्ट वेगळीच होती.
होय.
त्यावेळेला माणुसकी पण खूप होती, एन्जॉयच खूप वेगळा होता.
हा.
खेळणं, करणं, बाहेर जाणं.
होय.
आताची मुलं बाहेर खेळायला जातच नाहीत.
जातच नाहीत, मोबाईल, नुसत मोबाईल.
होय, नुसती मोबाईल, टी व्ही, हे्याच्यातच हायीत.
होय.
बाहेर खेळाण म्हणजे वी
मी मी तर गार्मेंटमध्येध्ये जात होते बघा, तिथं आमचे मॅडम होतीत, मॅनेजर मॅडम. त्यांचा मुलगा होता अ किती, किमान, सात सात वर्षाचा असणार. तो संडेला घरी असला कि, तिथं कामावर येत होत ता, त्यांच्या मम्मीचा मोबाईल युज करायला. छोट मुलग, तिथं एका खुर्च्यीवर बसून मो बाईल घेत तिथच बसणार तो मोबाईल साठी ते गारमेंटमध्ये येत होता तो
एवढं मोबाईल खुळ लावतय पोरांना
होय, होय म्हणजे मोबाईल जेवढं चांगलं तेवढं वाईट पण आय
वाईट पण वय
आधीच्या काळासारखी आत्ताच्या काळात गोष्टच काय राहिली नाही प्राचीन काळ म्हणतो ना तो प्राचीन काळ एक वेगळाच होता
होय प्राचीन काळ
प्राचीन काळात असं आधुनिक तंत्रज्ञान काहीच नव्हतं, जे काय असेल ते स स्वतःच्या हातानं बनवलेलं
हम्म
सगळं नॅचरल होतं
होयकी
त्याच्या काळात ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सगळं डुप्लिकेट झालं
हम्म
त्यावेळेला प्राचीन काळाची गोष्ट वेगळी होती आणि प्राचीन मंदिरं पण बघा की किती छान
होय प्रा चिन मंदिर बघितलं असं म्हणजे आम्ही गेलतो की बघायला तर असं येव असं यायला नको वाटत होतं घरी तिथंच असं आपण बसून राहावावं
होय
होय एवढी छान, छान मंदिर आणि सगळी प्राचीन मंदिरच
खूप वेगळ होतं आणि ते प्राचीन मंदिर पण बघा कि तुम्ही एकदा दगडानी कोरलेल असतय ते हाताने कोरलेला आहे आसं म्हणतात ते
होय आणि महादेवाचं सगळं कोण कुठं जाईल तिथं महादेवच
होय
होय पिंडीच कुठं जाईल तिथं पिंड महादेवाचं पिंड असच
ते एक वेगळं प्राचीन मंदिर कि तर किती छान आहे, दगडाने कोरलेले असतात ते पण हाताने कोरलेले असतात आणि तंची रचना पण बघायची कशी असते
होय
असं वाटणार नाही कि दगडा आहे त्या दगडाने ते कोरलेला
कोरलेला आहे हम्म
आता तरी विटा वगैरे केवढं आलय पण त्या विटांचा पण मोल नाही त्याच्यापुढ
नाही
किती छान ते दगडाने कोरलं असं वाटत मला तर प्राचीन मंदिर बघितले त्याच्यात क किती काय, काय लपलेला असं तेन प्राचीन काळातलं सगळं त्यात लिहून ठेवल्यासारखं असते त्या दगडामध्ये रचलेलं असे सगळ त्याच्यामध्ये त्यांची ती आजच्या अ म्हणजे त्यावेेळेच्या जी स्टोरी होती म्हणतात कथा होत ती सगळी त्या दगडामध्ये त्या सगळं दग दगडामध्ये कोरलेलं असते त्याने त्यावेेळेला
हम्म
त्याने सगळं ते म्हणजे आपल्याला प्रयत्न करत असत. त्यावेळेस काय काय झालं होतं? काय काय घडलं होतं?
हो.
आता साऊथ प पिक्चर दाखवत टी व्ही वर ते तिकडचेच असतात प्राचीन मंदिरच असते त्याच्यात
हो होय सगळ तर प्राचीन मंदिराच असते बघा. त्यात
होय. हम्म ते इकडच्या साईडला येते. होय. राजस्थानच्या साईटलाच आहेत ते सगळी.
हो हो.
तसे मंदिरं
आणि ते असे छोटे छोटे पण असतात. जसं आपलं एक खोलीचं घर असेल. त्या मानानं पण असतात. खूप मोठे मोठ्या उंचीचं असत म्हणजे ती दगड कसे रचले असतील बघा कि तेनी. आणि त्याचे आत मंदिर असते. ते डोंगरासारखं रचलेलं असतं त्यानी.
हो.
म्हणजे अस त्यांच एक वैशिष्ट्यच वेगळं आहे ना.
होय.
बघायला गेलं की कसं मन ते रचलेलं बघून त्याच्यात चित्रकला बघून त्याच्यात लिहिलेलं बघून असं एक वेगळंच वाटते.
होय.
मी म्हणजे मी कुठं बघितले. मी भोपाकला गेलते. तिथे पण असं ति जुलता फुल वगैरे आहे ना तिथं.
गोकाक प्लास ह.
ते मंदिर बघितले. त्याच्यामध्ये खूप असं माणसाचे चित्र वगैरे काढून त्या म्हणजे आता आधीची सगळी स्टोरी लिहिलेली आहे. कर्नडमध्येध्येच लिहिलेलं आहे सगळं ते.
हम्म. आम्ही बी गेलतो कि तिथं. आम्ही बी तिथं गेलतो. तेव्हा आम्ही गेलतो तेव्हा पूल बंद होत.
ह ते पूल बंदच केलाय सोडा अजून पण. आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढे ती एक मिला आहे बघा. ती पण खूप प्रा काळातली मिल आहे. मिल म्हणजे त्याच्यामध्ये सुती कापड तयार होतो त्यामध्ये
होय. ते काय आम्ही बघाय नव्हतो.
त्या बरोबर समोरच आहे तेनी. ती लई म्हणजे खूप आधीच्या काळातली मिल आहे ती. ज्यावेळेला ब्रिटिश होते ना.
हा. चालते मी तुम्हाला परत कॉल करतो.
हा हा चालते ठेवा.
हा.